हा
हॅलो अग त्यावर रेकॉर्ड पण भरलागेच ते
होय रेकॉर्डिंग चालू आहे
हम्म
हा आता संकष्टीला काय करणार आहेस
आजकाल दिवस सग गोष्टी
आजचा दिवस संकष्टी आज कोणता पदार्थ करणार आहेस
आज मोदक भरलेलेे उकडून करत
उकडीचे करणार का तळणीचे
अम् कोकणीची मदत जाऊन जतात
हा तांदळाचे कि गव्हाचे
तांदळाचे करायला खूफ वेळ लागतय गवा्हाचे
हम्म तेच म्हणलं गोळ घालून खोबर किसून ड्राय फ्रूटस असंच करणार ना
हा हा ह रेसिपी सांताव ना
हा सांगते की
हम्म
खब नारळ फोडायचा ओला नारळ खो बरं खोलून घ्यायचं त्याच्या जेवढं खोबऱ्याचा केस आहे त्याच्या थोड थोडा कमी गोळ घ्यायचा आणि खबरं तुपात परतून त्यामध्ये गोळ मिक्स करायचा काय ड्राय आवडीनुसार ड्रायफ्रूटस घालायचे थोडीशीिक सकस घातली तरी छान लागतय आणि मग परत त्याच्यामध्ये गॅस बंद करून अ अ वेलची पूड जायफळ पूड घातली तर स्वाद छान येतो मग इकड गावाच्या पेट घट्ट सरपीट अ मळायचं आणि थोडस त्यात तेल घालायचं कच्च तेल म्हणजे मऊ राहतात आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे अ अ अ हे पुऱ्यासारखं लाटून त्यामध्ये सारण भरून दोन तीन मिनिटे उ उओकड काढायची
हम ह
छान होत मग ते बंदच ठेवायच जास्त करून उघड ठेवायचं नाही नाही तर वाळून जात आणि काय काय पण आज संकष्टीनमित्त अ आळूची वडी बनवणार आहे
हो
तळलेली आ तलेलेली आ अळूचपडी माझ्या मुलाला आळूची वडी खूप आवडते
हो त्याची रेसिपी
त्याची त त्या पण अ कसं पानं पण आपण पुणेरी आळू घेतला तर त्याचे देठ काळी असतात मग तो घशाला खवखवत नाही खाजत नाही घसा मग ते तशा बघून तशी बघून पानं आणायची आणि ती पानं स्वच्छ धुवून कोरडी करून त्याच्या पाठीमागच्या शिरा कट करायचा आणि त्याच्यानंतर अ त्याच्यामध्ये अ डाळीचं पीठ हरभऱ्या डाळीचं पीठ घ्यायचं एका पानाला साधारण एक मोठा चमचा पीठ घ्यायचं किती पान आहेत त्यानुसार चम तेवढे पिटक्यायच आणि त्यामध्ये तळून घेणार असेल तर अं तांदळाचं पीठ थोडं वापरायचं तीन चमचे ते असतील तर एक चमचा तांदळाचं पीठ वापरायचं आणि त्यामध्ये मग लाल त तिकट च करणार असेल तर लाल तिखट घायचं किंवा मग मिरचीच करणार असेल तर मिर लसूण आणि पचायला जड असल्यामु अ जरासा ओवा घालायचा आणि जिरेपूड धणेपूड गरम मसाला हळद मीठ आणि तिळ वगैरे घालणार असाल तर तिळ ऑप्शनल आणि थोडासा सोडा घालायचा नाहीतर मग फुगत नाही आणि मग ते जरा उकडून घ्यायचं एक दहा मिनिटं दोनही साईडनी उकडून घ्यायचं आणि मग ते थंडत आल्यानंतर त्याच्या वड्या कट करायच्या अड्या कट केल्यानंतर अगदी मडियम फ्लेम वर तळून घ्यायच्या एकदम कुरकु ककुरी छान लागतात पावसाळ्याच्या दिवसात
ह
हम्म तुम्ही काय काय बनवणार आहे
आ जतेष्ट मोद बटाट्याची
अ बटाट्याची कसली लाल काल अ मीर व्या मरीचच हम होय अ तूच्या भाजीची जरा रेसिपी सांगा की
भाजी क बटाटे उकडून घ्यायचे कांदा जास्त घ्यायचा
हाजे कांदा जास्त म्हणजे किती एका आता एक दोन बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची
ह दोन कांदे घ्यायचे तमग
हम्म हम्म
बटाटे वगैरे इंदुरी बटाटे घेतले तर स्वीटनेस पण जास्त असते छान लागते
एन दोर व
हम् दय वाट यत आणि जास्त ज स्मॅश होत नाही
हा हा हा हा फोडी राहतात चांगल्या हा
त्यानंतर आपण म्ह कि पुणे अस मोहरी जि क तांदळा आणि हिरवा मि च वाटल अ अ ल अस
वेगळी करायची का हा नाही एकत्रच हा हा हा
आणि ते घालूनंत काला चांगला फकून फोडी टाकायचा हळद घार हळद पुोडीशे सखर मध्ये कलर भाजीचा कांद्याचा पण परड करता
हा अच्छा नक्की ट्राय करून बघेन मी तुमच्या रेसिपी नुसार
मी पण ते मोदकाचे सांगितलंय ना ते नक्कीच कर
हा आणि आण काही विशेष तुमच्याकडे कोणते कोणते खाद्य पदार्थ गोड आवडतात का तिख का मसालेेदार
इथ पावसाळा जास्त असल्यामुळे अस असा मसालेदारत
हा हा हा तरी म्हणजे तुमच्याकडें असं महिन्यात अस काय स्पेशल असते
इथ स्पेशल नाही आहे आता या्या दिवसरत गोड अम्टी
हा गोड आमटी म्हणजे कशाची
डाळीचे होडं आमट
होय हा हा हा हा
गुरग
म्हणजे तखट वापरायचंच नाही
नाही नाही नाही ती गोडच आच गोड त्यां नाही आमट नाही गोड सारच
ते सांगा कि
हम् आणि त्याचे तांदळाचे पिठाचे छोटी छोटी ब बॉनस करायचे ह जापान
बुंदी सारखं
हम्
बुंदे सारखा वर
पण त्याचे मा बतास बच असतात त्याचे हा तस बच करायच तेे प्रचलित आहे.
हम्म त्यात सोडायची का आमटीत.
हा आणि ते खायचं असं ते आपण कस.
ते तुमच्याकडच स्पेशल मेनू हा आषाढातला.
ते काय करायचं. छ छानपैकी आपण वैरायचं पीठ.
हा, हा, हा, हा.
अ त्याचे ब छोटे-छोटे हे करायचे, गोळे करायचे. आणि पत्ताश सारख
हा चपटा करायचं.
त्यात काय काय घालायचं आपण डबल पाणी घ्यायचं त्याच्यात. एक वाटीला दीन आणि चांगलं तांदळाच पीठ. त्यात तूप पाणी मीठ. हा चालतय कुठलाही.
चालतय हा, हा, हा.
आणि वैरायचं ते पीठ थोडस मीठ. घालायचं त्या पीठामध्ये.
हा, हा, हा.
आणि त्याचे गोळे कररून घ्यायचे.
हा, हा.
आणि गोळे ते उकडून घ्यायचे परत, आपण तांदळाचे. मोदक कशे उकडतो, हा तशे ते गोळे पण उकडायचे. आणि नंतर कणी. झाल्यावर परत पाण्यातन उकळी काढून घ्यायचा अनेकदा.
हा, हा.
उकडल्यानंतर.
हम्म.
म्हणजे त्याच जे स्टास असते, त्याच्या निघून जाते आणि फक्त. आणि हलके येतात ते गो म्हणजे जड असतात ते पचायला भारी.
हम्म, हम्म, हम्म, हम्.
पण हरबऱ्याची. हरबऱ्याची भाजी चांगली शिजवून घ्याची. हेला पूर्णाच्या हेला कस शिजवून घेतो.
तशी.
तशी एक वाटीला शिजवून घेतली तरी बास होत्या आणि. त्याचे आमटी अशी. हा म्हणजे फक्त शिजवून झाल्या त्याच जे येतय ना. त्यातच हा त्यातच घे. त्या आमटी बरोबर डाळी बरोबर सगळ.
हा, हा, हा.
जिर आणि ओलखोबर घालायचं.
हा, हा, हा.
ल ज तज
हा हा गुळ घालायचा ना.
हा त्याची जी टेस्ट येत ते एकसारखं सारं होतय ते. सूप सारखच गोड हाय. गोड सुपच आणि वेलचीपूड घालायची त्यात.
हम्म, हम्म, हम्म.
आणि ते गोळे शिजवलेले आपण उकडलेले गोळे आणि आमटी हम्म.
हम्म हा हा हा छान आहे काय पदार्थते ना
बत्ास कडब म्हंततला कडब
कडण
कडब म्हणजे हा आपण कडब कडप
हा हा हा छान आहे बघायला छान वाटेल कधी तर करून
खायला लेललं
हम
म्हणजे म्हजे फॉरेनर्स आता मंचुरियन म्हणतात कि निसूप मध्ये घालून खातात हे आपल्या आधीच ट्रॅडिशनल ज ना आपण कस हेदी
हम्म तेचच्छ हा आणखीन काय मग आणि आ शाळात असते
हा एक पदार्थ छान होतेय वस्तूठ
हम्म हम् हम् हम्म आमच्या इकड धपाटी म्हणजे जे भाजणीचे पदार्थ जेणेकरून पचायला हलके कापण्या बेंदूर असतात त्याच्या कापण्या ते खापण्या परत ज्वारीच्या लया
हम्म
ग खोबऱ्याची वळ बर्फी
इथं पण ज्वारीचल आहे नाशाल
हा तेच क पचायला सोप असाव म्हणूनच असणार ते
नतर बणते
हा तेच तेच ह् आणखीन काय ठीक आहे हा हा